हॅलो, नमस्कार ताई.
नमस्कार काय चाल.
काही नाही कशा आहात तुम्ही?
हॅलो.
हां बोल.
तुमच्याकडे पाऊस कसाय?
पाऊस नाई आता आमच्याकडं
अं तुमच् पाऊस नाई का. आमच्याकडे ऊने, कधी ढगाळ वातावरणे, कधी हवा सुटते, तुमच्याकडे?
आमच्याकडे तसंच वातावरण.
हम्म हम्म. कसं गेले उन्हाळ्याची सुट्टी तुमची?
आमची ऊन्हाळ्याच सुट्टी काय आता मजेत. गरम होतंय हवामान इतक्यात उष्णं थंड. आता वारा जास्त सुटलेलंय.
हो का?
हम् तुमच्याकडे कसं तसंचे का?
आमच्याकडे ग् तसंचे ऊन ऊन आज जास्तं ऊन लागतंय. तस तुमच्याकडे
आमच्याकडे तसंचे.
आमच्या इकडे शेतीच्या कामांची लगभग चालू झालेली, तुमच्याकडे?
आमच्याकडे शेतीच कामे चालुये.
हो का आमच्या इकडे आजूबाजूच्या परिसरामध्ये टोमॅटोचे बावत तयार वगैरे करता शेतकरी
हम्म हम्.
आणि बायक बायका भरपूर कामे करता शेतामध्ये आता पाऊस पडेल तेव्हा ते टोमॅटो लाव रोफ तयार करतील लावतील.
हम्म हम्म आमच्याकडे तसंचे. सगळी लागवडीची वावरं तयार करुन ठेवली. जेव्हा पाऊस पडेल तेव्हा मंग सुरुवात करायची लगेच लाग पण पण आमच्याकडे तेव्हा द्राक्षं बाग राहते.
हम्म हम्. आमच्याकडे आजूबाजूला परिसरात भरपूर लोक काम् म्हणजे हे करत असता.
आमच्याकडे जाते आमच्याकडे आमची शेती घेवडा, टोमॅटो बाग, आंबे हम् हं.
आमच्या इकडे टोमॅटोची भरपूर मार्केटे आमच्या आसपास. भरपूर शेत म शेत -करी असं माल विकण्यासाठी टोमॅटोच्या मार्केटला येत असता. भरपूर ट्रॉफिक असते. आजूबाजूला, तुमच्याकडे?
आमच्याकडे असते. आमच्याकडे द आमाला पिंपळगावला मार्केटला जावं लागतं.
हम्म.
तुकड तुमची तर चड्डी प्रमाणावर केली जाताय.
हम्म हम्म, तुम्ही खेड्यात राहता का सिटीमध्ये राहता?
आम्ही खेड्यातच राहतो. हम्म हम्.
काय चाललंय आजू बाकी तुमच?
आमची काय नाय आता हेच लहान मुलांचं आवरायचं हे करायचं.
हम्म हम्म, आमचं काय नाय आमचे न हेच जेवण वगैरे करायचं घरातली कामे आवराआवर करायची. हम्म, तेच आपल रूटीन दररोजच रुटीन डेलीचं.
हम्म हम्म, आमचं तसच राहात तेच. गाईच आवरायचं.
हम्म हम्.
गाईंच खाद्य बनवायचं खाद्य टाकायचं गाईना.
हम्म हम्.
- किती मिनिटं बोलावं लागतं?
दहा हॅलो
कंप्लेंट हा दहा मिनट
तू याच्यात बाकीच बोलू नको ना अस ते आवाज तिकड कट होऊन जातो मग.
हम्म हम्म.
हम्म, काय चाललं अजून बाकी तुमचं?
आमच्या इकड काय नाय आता. आता नवीनच आता शाळेची मुलांची सुरुवात तयार झाली कालपासन शाळा भरली. आता नवीन अभ्यास नवीन वया पुस्तकं ही शाळेची खरेदी.
हम्म हम्म.
हम्.
झाली नाईका तुमची अजून खरेदी?
झाली आता आजच बुक ते आले नवीन. म आता अभ्यासाला सुरुवात करतील मुल. हम्म, आमची तेे गोल्डन डेची शाळा आय ना. उंब्राळ्याला तिथे मग जाता मुलं शाळेत.
हम्म हम्म.
आमचे काय आमचे आज आज गेली बाहेर फिरायला त्याच्यामुळ ती नाही घे आज आज सुरुवात झालेली शाळेची तयारी
हा हा आमच्या हिकडे नर्सरी ते दहावी पर्यंत इकडे शाळा आहे नंतर दिंडोरीला कॉलेज मोठे मोठे.
हम्म हम्.
आमच्या एरियात मोठ्या कंपन्या आय भरपुर. पयचीस ज्यु ची केचप अशे मोठ्या प्रमाणावर कंपनी इथ आमच्या आसपास. त्याच्यानंतर खडीप्रेशर तिची काम काम चालू येईल. मग मला तुम्हाला काय माहिती?
हम्म, अजून काय अजून काय बनत तुमची बाकीची पूर्वी कसं होतं पुर्वी छान होतं पुर्वीचा काळ आत्ताच कसं आहे मुलांना मग इतकं हेल्दी खायला भेटत नाही. सगळ केमिकल असतं पुर्वी जसे खेळ खेळले जायचे मुलांचे विटु दांडू तसं आताच्या मुलांना नाही खेळत आताची मुलं नुसतं मोबाईल वगैरे बघत असता तेच मोबाईल मध्ये गेम खेळतात. आपण ते स्वतः खेळायचो शारीरिक श्रम करायचो खेळायचे तसं आता आत्ताची मुलं नाही करू शकत.
हम्म आताच्या मुलांमध्ये नुसत मोबाईल, टी व्ही हेच लागत. बाकीच्या दुसऱ काहीच नको खेळणं
हम
मनोरंजनासाठी आल का अभ्यास करायचा. टी व्ही बघायची. परत थोडा वेळ खेळाळच, खेळलं तर ते खेळलं नाही तर मोबाईल कंटिन्यू.
पहिले मुलं कसं जास्त खेळ खेळायचे प्रत्येक मन मिळुन मिसळून राहायचे. आताची मुलं तसं नाही आता स्वतःच हे करता.
मोबाईल मध्ये बघतात. ऐकत नाही हट्टीपणा करतात.
हम हं आत्ताचे मुलं नुसत वरच खाणं लागता फास्ट फूड लागत त्यांना
ते त्यांना पाहिजे ते पु भेटत नाही ना शहरात पहिले कसं आपण भाजी पोळी वगैरे खायचो आपलं आपल्याला म्हणजे हे प्रोटीन वगैरे भेटायचं शरीराला त्याच्या मुलांना तर हे पण नाही, प्रोटीन नाही भेटत काही नाही सगळं असं केमिकलच. खाणं अस फास्ट फूड खाता बिना प्रोटीनवालं खातात. आणि तेच त्यांचे जीभेला चव वाढून देतात अजून त्याच्यामुळे ते तेच खायला मागतात. ह
माझं पण छोटं बाळ नऊ महिन्याच.
हम्म
त्यांना पण वरचं काही नाही. असं ते खायला देते. वरण भात, भाजी पोळी - पोळी नाही अजून त्याला दात नाही आलेले अजून मग पोळी वगैरे काही नाही देत त्याला नुसत हेच
हम् हम् हम्
माझी पण मुलीला आहे मी सगळं देते. खायला वरचं भा दूधपोळी, वरणपोळी, भात, भाजी तिखट वगैरे थोडं थोडं
हम
हम् आताशी दीड वर्षाची बा ते हेल्दी हे हम् बाकी काय म्हणता अजून?
ह तुमच्या गावात पण मोठ्या प्रमाणात किराणा दुकान असेल ना?
हो आमच्याकडे भरपूर आहे सगळं आहे स्टोर वग माल वगैरे निरेला सगळं भेटतं आमच्याकडे, मोठमोठे मार्केट वगैरे आसपास
हम्म
सिटी एरिया आहे आमच्या शेजारी
हम्म हं
आम्ही खेड्यातच राहतो
हम्म हा ना पहिली आताचे मुलं कशी स्विमिंग पूलला पहिली मुलं कसे तलावात नाले नद्या त्याच्यात पोहायला जायचे, आता काय निघाले नवीन नवीन स्विमिंग पूल नवीन काय काय
आता त्याचे पैसे भरायला लागता आई वडिलांना तसं मुलांना तसे तिथे स्वतः ट्रेनिंग घ्यायचे आणि पैसे वगैरे नव्हते भरत आई वडील तसं आता स्विमिंग पूलचे पैसे भरतास मग त्याचा पण टाइमच असतो कसं ते पहिले कसं पोरं तलाव वगैरे मध्ये खेळायचे तर ते असं स्वतःच्या मनाने किती वेळ खेळू शकतात तसं हेच स्विमिंग एक तास, अर्धा तास असंच तास असू शकतं ना एक, दोन तास
हम्म
हम हं काय म्हणता अजून बाकी
काय नाही
हॅलो हॅलो हॅलो
हा बोला
म्हटलं आमच्या समोर आमच्या सोबती परिसर एकदम स्वच्छ आणि सुंदर, हिरवगार दिस ते झाडं वगैरे आमच्या घराच्या आसपास सगळं द्राक्ष बाग आहेत
हम्म हम् आमच्या इकडं आमच्या इकडं पण निसर्गरम्य वातावरण आहे भरपूर असं गाड्यांची गर्दी असते रस्त्यांनी ट्रॉफिक असते तुमच्या इकडे
आमच्या इकडे भारी वातावरण आहे आमच्या इकडे घरापुढं अ रोडचं काम चालूये ना सध्या कामगार आमच्या इकडे येतात इथं निवांत विश्रांती करता झाडाखाली
हो का?
पाणी पिण्यासाठी येतं आम्ही पण पाणी वैगरे जार भरून ठेवलेली त्यांना. पाणी पिण्यासाठी आम्ही जेवण वगैरे काही मागितलं तर देतो मग
आम्ही पण जा आम्ही पक्ष्यांना पण असं हे केलेलं आहे पाणी पिण्यासाठी ठेवलेलं आहे जव्हा आत कोण एक एक डब्बा केलेला आहे तिच्यात पाणी वगैरे धान्य वगैरे त्यांची ती येता खा ता पाणी पिता जे खाता तेवढं खाता आणि उडून जाता
हम्, हं आमच्या हिथ एक असं शे हिथ फणसाच झाडे ये, पेरूचं झाडे ये, त्यानंतर चिक्कु ये. चिक्कु ये, बदामाचं झाड ये, अशे वेगवेगळ्या प्रकारचे झाडे आम च्या कडे.
हम्म, हो का? आमच्या पण परिसरात भरपु पूर मोठमोठे आंब्याचे झाडे वगैरे फणस वगैरे द्राक्षेचे अं मा हे प्लॉट वगैरे ते आहे, आमच्या शे एरियामध्ये भरपूर. छान वाटतं ते निसर्गरम्य वातावरण बघून. पूर्वीचा काळ आणि आत्ताच्या काळामध्ये भरपूर बदल झालेला आहे.
हा,
झाली वेळ संपली.